हॅलो
अरे आपण एका नंबरला एकशे ऐंशी मिनटं बोलू शकतोय एकशे ऐंशी म्हणजे आपण आठ वेळा तर कॉल वे तर कॉल प का बर
बरं.
असं म अक्षताने सांगितली बाबा माझ झाला तीस त टास्क तीस का बतीस झाल्यात तिथन पुडं काय आलं नाही मला टास्क.
मला वाटलंलं. तेवढ्या - -
नाही, नाही.
होय तीस टास्क येत्यात तुला कस काय चौथीस झाल्या त
अरे एकेकांना, प्रत्येकना वेगवेगळ टास्क म्हणजे एकेकांना तीस आल्यात. एकेकाना बत्तीस, एकेकाना चौतीस असं
हम्म, हम्. तो दुसरा नंबर हाय नव्हं? मग आता हे जाऊन त्याच्यावर लावतो की माझं आता हेच्यावर टास्क कम्प्लीट हे - -
काय? अरे तस नसतयं. मी काय म्हणालोय. आता तू माझा नं - - बर हेना, तर ह्या नंबरवरती एक एकशे ऐंशी मिनिटं बोलू शकतोस. म्हणजे आठ वेळा तू कॉल करू शकतोस मला. महेज लीमिट संपल कनी म त्या नंबरला लाव. अठरावेळा- -
मग एकशे ऐंशी मीटर म्हटल्यावर आठ म तच की, अठरा मिनट
हा. तू जास्त वेळ बोलू शकतोस. मग ह्याच्या ह्या च बंद झाल कनी लिमीट मग मला सांग म त्या फोन वर बोलं. आणि पल्लवीला कॉल कर. ती पण हाय.
थांब हं एकच मिनट, दोनच मिनिटं फोन चालू हाय.
ओ पाणी हाय का?
हॅलो. हॅलो.
त्या आधीच
वाटतं.
कोण हाय. बघुबघु
हे वर घेऊन जायचं नव्हं? घेऊ का मी?
काय तर पिटलं केला काय केलायं? यई मोठं पण लागालयं. पिटलं पिटलं हॅलो.
काढु काई हाय एवढ खावा.
ह
ह
ह
झाले
हे हो कार झाला
मी घातले असत नाऽ त्यांतच टाका.
पाखा पोरा तेे गेयला गेलो फट फट उठतेऽऽ नाही खरं ते घरच पाहिजे नाऽ त का म का
ल्याकडे हॅलो. चला म चला पा्ट बोलालस तू. न रोज का गोड लागतं. अ कस सूचतय काय माहित. दोडका बणाया ये
हॅलो.
हा समता दोडका दोडका, हॅलोऽ
हॅलो,, नमस्ऽऽ काय दोड काऽ
दोडक्याची भाजी सकाळी,,,
आज.
आता वाजवतच गेल्याऽ अणा नाही मा
म आता,, तेऽ त्यांना, किती, किती गं टास्क झाल्यावर किती रुपये आल्यात.
अक्षता ला हजार रुपय आल्यात बग. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
आवाज यालाय काय. हां, मी काय म्हटलं, टास्क चालू करतान त्यावेळी किती म्हलेलेेते एका कॉलचा ऐशी म्हणलेलेत
तुला कोण सांगितलंय काऽऽ
अरे, तिथे तिने मेनश लिहिलेलीत कि बाबा एका कॉलचा ऐंशी रुपये भेटऽ
हम्म, हम्म, हम्म, हम्म
गंडो
अरेऽ‌ पुढे असलं कॉल करायला न सांगतो नाजीयाचा दोनदा आलता मला. आता मगाशी पल्लवीचा चालता. तू पलावी शी बोलतोस नव्हे.
बोलतोय, खरं फोन वर नाही बाई.
काय होतय त्याला?
जा, अरे फोऽ काय बोलू खरं?
कॉलेजचं विचार फक्त
कॉलेजचं काय विचारू विचारू काय दहा मिनिट
ती पण बोलणार ती पण बोलणार येच की काय तूच बोलणार एक
हा ती बोलते सोड तिज काय विषय नाही खरं मला बोलताना माझं मलाच काही सुचत नाही काय बोलू
अरे ती जे बोलते त्याचा आन्सर द्यायच तू
बडबडी आहे धीर
म ती बोलत्या
हं -
फोन कर तिला उदया
नंतर बघतो की,
त्याला मेसेज कर
त्याला मेसेज कर नाई ओमक्याला सांगतो असा असा टास्क आहे आणि फोन करायचाय फोन नाही त्याला माहितच नाही नेमक विषय काय मला पण मी तर कुठ करायलतो तुझ ऐकून करायलोय.
मी तर कुठं करालतो मी आज केलो ती प्रीती मागं लागलेली म्हणून केलो त्या प्रीतीमुळ
हम्म हम्म
मला तरी कुठ माहित होत माहित होतं पण आम्ही सिरियसली घेत ला नव्हता.
चांगली गो
म
हो का
जेवालो जेवले नव्हता.
एवढ्या लवकर
हम्म
काय जेवायलास दोडक्याची भाजी
चपाटी वांग्याची भाजरी दोडक्याची भाजी भोपळ्याची भाजी नाय नाय एक चपाती
आई ग एक
आणि भोपळ्याची पण भाजी ये.
किती तीन भाज्या
हूं
भोपळ्याची कोणती दुधी भोपळ्याची काय?
नाय नाय तो भोपळा असतो माहितीये घराचा
सगळ्यात घाण
असूनं चांगला लागतोय मम्मीने भारी केला. आणि चपातीला तुप लावलाय म्हणुन खायलोय.
हा हा चपातीला तुप लावल्यानंतर फक्त साखर जाते.
नाय नाय हं जाते आम्हाला हूं टास्क वर आलंय ग साहेब बोल बोलाला मम्मी पण दहा मिनटं झाल्यावर कट करा आणि परत लाव मम्मी म्हणाले मी पण बोलतो आण
काय बोलणार ये.
काय बोलणार हेस ग काय पण बोलू का? मी काही चं बोलू शकत नाही काय? पण बोलू शकतय.
काय बोलू म्हणजे
विचार मम्मी बरोबर बोलायला आवडत नाय काय मम्मी बरोबर बोलायला आवडत नाय का असं म्हणालय बघ
तसं काय नाय.
तसं का नाही किती मिनिटं झालेत बघ
नऊ मिनिटं झालीय
पैसे आले की मला पाठव पैसे आले की मला पाठव म्हणा तू बोलत तुझ्या बरोबर एका फोन मम्मी लिमट असत काय असत
तुझ्यात पैसे देतचे पाटव की
माझं पैसे आलं ना अजून तिथं दोनशे एकसष्ट रुपये पेंडिंग दाखवाले
दोनशे एकसष्ट एवढूवाला म्हणजे रिचार्ज तर निघतोय
हम्म बोललच क आलोय रे
ह
ह फक्त एका महिन्याचा रिचार्ज मारला रिचार्ज लवकर स्वप्णार आहे तीन महिन्या मारला नाही अ चार्ज तर रिचार्ज का युज करून रिचार्ज तर पैसे बाहेर काढतो
हम्म
बरोबर आहे कने
बरोबर आहे तुझं काय चुकलं आहे
आम्ही दर वेळी तीन महिन्याच मारतोय खरं ह्यावे एकच महिन्याचा मारला
एवकुून मामान मारला काय
नाही नाही
तिथं कुठे दुकान आहे त्यानी म मामाच्या घरापाशी
दुकाना कसा लागतय मोबाईल वर न मारतो मी
तूझ मारलीस
हो
सप दोन जीबी
हम्म फोन कट करा आणि परत लाव हॅलो
हा
कमी वर्वातल्या आमच्या खळी झाालात हॅलो
पैशासाठी
फोन कट कर आणि परत लाव
हा
नाही झो तो बघय जासत फोन करायला सगळी फोन कराला अप्ला